हा बोला की? काय नाही बघा बसलोय. तुम्ही? आवरलच आवरूनच जेवूनच तुम्ही?
लय बघ आता माळवते जरा निश् करायचांय
हा हा हा! हां
म काय आणि?
काय नाही.
हाईत. याय नई सुट्टीला?
तिला बघू चार दिवसानी यायचंय आता
हा हा
हा
म काय आणि?
काय नाही निवांत काय ओ कसं काय कॉल केलेलासा?
ते आता पोरास हे जरा सुट्टीत अभ्यास दिलेला हुता म ते जरा ऐतिहासिक माहिती वगैरे पाहिजे होती म्हणून मग म्हणल तुला विचारुयां तुमच्या इथ आ तिहासिक मंदिर हाय नि जुनं म म्हणलं तिची माहिती जरा विचारूया तुला
हा
कधी बांडलंय कवा बसूनाय ते
हा हा पकडले ते काय अ प्राचीन कालीन पांडवयुगातील मंदिर हाय ते. म्हणजे हा होय महादेवाचं मंदिराय, महादेवाच चं मंदिर हाय महादेवाचं प्राचीन अ मंदिर आहे ते म्हणजे पांडव युगातील बांधलय, असं म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत होते कि ज्या वेळेला हा पाणी पांडवांनी बांधलेला आहे
हा हा!
म्हणजे पण ते मंदिर कसं बांधलंय, एका रात्रीत बांधलय
आव पूर्ण मंदिर?
होय पूर्ण मंदिर म्हणजे कोंबडा अ ओरडायच्या आधी ते पांडवांनी म बांधलेलं मंदिर हाय.
हा हा हा!
मग ते आत्ताच्या म्हणजे ज्या वेळेला पूर्वीपासून मंदिर बांधल्यापासून मंदिरातल्या मूर्त्यांच्या वर आभिषेकतेन घालणे म्हणा हे जे चालूच होत ना, त्यामुळे त्या म मृर्त्यांचा पूर्ण म्हणजे ज आतली मेन महादेवाची जी प-अ गाभाऱ्याची पिंड हुती कने ती पूर्ण हे झालेली, असं म्हणजे विद्रूप झाल्यासारखे झाले होती
हा हा हा!
म मग ह्याच्या गावकऱ्याने अस अ एकत्र जमून तेन असं म्हणजे म मंदिराचा वज्रलेप करायच असं ठरवलं म त्यानंतर तर अ वज्रलेप केल्यानंतर दोन वर्षांन लगेच मंदिराला ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ब गटात दर्जा मिळाला त्या मंदिराला
हा ह!
मग म मंदिराला ब गटात दर्जा मिळाल्यानंतर, ज्या वेळेला शासनाची लोकं ज्या वळेला, ज्या वेळेला अ ज्या वेळेला अ हेची शासनाची लोकं आलेलीत कनी त्यावेेळेला मग अ हे केलं म्हणजे, गावातल्या लोकांना सांगितलं की, जे ऐतिहासिक पुरातन मंदिर होतं ते आहेत तशीच अशी डेव्हलपमेंट करायला म्हणजे लोकांनी काय तरी हा त्याच्यात काहीही बदल करायचा त्यांन मग होय म्हणजे, अ गाव कऱ्यानी काय केलं होत, मंदिराच्या मूर्ती ते आपल्यास मंदिराचा जो महा म्हणजे, महादेवाचा जो गाभारा होता कने तो पूर्ण असं स्टाईल फ त्यांनी डेव्हलप केलेला होता. मग हा नवीन ह्याच्या प्रमाणच टाईल परशी परत त्या पिंडीच्या त्या पाठीमागच्या साईडला मोठा म्हणजे स्टाईल फर्शी मध्येच असा एक महादेव असा आकर्षित फोटो असा ठेवलेला
हा हा
म ज्या वेळेला शासनाची लोकं आलीत त्यावेळेला शासनाच्या लोकांनी सांगितलं की ते पूर्णपणे सगळं मंदिरात ज म्हणजे जे डेव्हलपमेंट केली होती ती पूर्ण प्राचीन करायची अस म्हणून सांगितलं हा ऐतिहासिक पुरातन करायचं म्हणजे जस जे पांडवांनी बांधलं होत तसच ते करायचं असं सांगितलं मग परत आणि गावकऱ्यांनी ती स्टाईल परशातेन काढून पूर्ण म्हणजे तेचं हे केलं. अ दगडी हा पूर्ण पहिल्यासारखं परत केलंय ऐतिहासिकच मंदिर तयार केलं.
हा हा
ते पांडवयुगातील मंदिर म्हणजे कसं होतं ते एका खांबावर एका दगडावर तो खांब निर्मित केला होता पांडवांनी
हा
असं सांगतात पूर्वीचे लोकं म त्यावेेळेला अ स तस
हॅलो! हॅलो ह हॅलो हॅलो ह